हम. हा बोल ना.
माझं वाटतयं शंभो. आज दिवसच ना.
हा.
शंभो आवाज देऊन राहिला ना. म्हटलं खरंच रडलं आणि
हो.
हम.
कसा चालू आहे त्याचा अभ्यास?
चांगला चालू आहे ना.
हो का.
तेच ना त्याला त्याला मोबाईल दाखवता येत नाही त्याला खेळवल्या शिवाय दाख
हा.
मोबाईलचा टॉवेल असेल.
पण म्हणालता, पोरांना कसं आहे गं. टी वी तर लागतीच
हो.
पण टी वी तरी बरी त्यामानान थोड फार नादी लागुसतर. आग लहान लहान आहे तोपर्यंत करतील येड्यावाणी मग मोठ झाल्यावरती काय.
तेच ना.
बघू. फूरणाच नियोजन लावूच मग आपण.
हो हो. भांडे वगैरे झाले का?
हो गं. भांडे काही जास्त नव्हते घासायला.
अरे एवढे भांडे परईत पडलेले. उगाच बाउल भरली. पुन्हा भांडेच भांडे म्हणजे.
हम्म.
एवढे भांडे
एवढे भांडे आणि धुण तरी कोण काढलं असल काय माहिती.
कोणी शोध लावला काय माहिती? बरे कंदमुळं खात होते. खाय प्यायचा शोध लागला.
काय? बोअर होतं ना ग. रोज रोज तेच तेच काम.
तेच ना. काय मग, काय चालू आहे?
काय नाही चालू आहे आता बघ.
हो का.
हम्म. आता मी कामा आलोय. कार्याचं काम आपल्याला एवढी कमी मुदत आली आहे. कसं होणार आता मला तर बघ हे व्हायलय.
कसं चालू आहे.
होईल म्हणा काही नाही काही त्याच्यावर पर्याय.
हम्म.
हम्म. निघेलच त्याच्यावर पण पर्याय काही ना काही असं थोडं ना हाय. बाकी काही नाही गं फोन अ फोन फ्रेंडची थोडं मुदत वाढून आली पाहिजे. कारण की आता सगळं सध्या तरी सगळंच बिझी आहे ना.
हम्म.
मग कोणाला कोणालाच बोलाचं . सगळं कोणाला बोलावं की समजातेच नाहीये गं.
तेच ना.
थोडी मुद्दत तरी वाढून दिली पाहिजे आपल्याला.
हम्म बरोबर आहे.
की नाय.
हाव.
देईल म्हणा वाढून. तुला पुढचे टाक्स आले का मग?
नाही ना.
हाव का. हे आपला फोन प्रोग्रेस झाला की मंग आपला वॉइस रेकॉर्ड होतं.
आव
हो.
तेस ना.
हम्म.
आमचा दोन महिने मोबाईल बंद होता असं सगळं नियोजनच गेल तशे सांगा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
चालूये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
करनं काय करती डुग्गुआ?
डुग्गया घरती .
हम्म.
एकमेकांना बरवताय का कास
हाव बा.
अशे भांडणं करता अगं आताच लहान-लहान आहे.
हम्म.
हम्म.
हम्म.
तू खा आता हम्म चालन कर मंग कॉल परत.
चालतं